नऊ.
हम्म, ते मायं सबमिट करायचं आलतं, माय आता पाच कॉल पूर्ण झाले तर. नाही तर तसं एका एकाय कॉलनेही सबमिट होते ते. हो माय म्या ते काय को कल्लाच केले.
माय माय एका एका कॉलला नाही माया पई राहनीला आलती की ती दोन अन तुले लावले आता, तीन राणीला लावले आणि दोन तुला लावले तर बरोबर पाच कॉल झाले माझे सडमिट झाले ते आता.
हो ना आपण तो ते ती त्याच्यावर सबमिट केलं जास्त की नाही तर एकेक कॉल राहते. हाऊ काय? हम्म एखटे पाच हायत. एकखट्टे पाच जातात, एक एक जाती. जाऊदे म्हटलं तशेही केल्या जातात, हम्म.
हम्म.
मग म तेच तर तुले आता कॉल केले न मग मायावर याच्यात नवीन कार घ्यायचं होतं मग मले मग म्याही ते घेऊन घेतलं होतं ना पहिलेच. हाव काय. हा रिफ्रेश केलं होत ना, ते पाच कॉल सबमिट केले झाले ना. हा रिफ्रेश होतं ना ते ‌.
हो काय.
हम्म.
दहा त्याच्यात अजून आता वीस वीस दाखवते वीस. दहा राहिले अजून हा.
हां तूये आता वीस किती झाले तूये तूये आता?
वीस कॉल झाले, म्हणते दहा राहिले.
गार हाईत. हो का असं दाखवून जाल का तिसात.
म्हणजे दा
म्हणजे दाखवते म्हणजे, पाच पाच वाजता येऊन राहिले ते. हा मग? काय आलं फोन अ फ्रेंडच?
त्याच्यात ते फोन फ्रंडचंयला की नाही, मग त्याच्यात ते हिरवी पट्टी आहे हिरवी.
हम्म हम्म. हो का?
हा.
मग मी आत, हम्म. हो काय? हो.
हम्म.
लेकर तर दुखल की, दिसत ही नाही सोड आपल्याले. सुचत नाही ना? डायज.
मला तर लेकराच दुखलं कि, मायाच दुखणं चालू होते बिचारे.
तेथ आहेच.
मग अस वाटते, आपलं दुखल चालते. आपण तोंडानं सांगू शकतो.
ती लोकू उगा सांगेल.
त्याला बोलताना ये ना खय नाही माहि लेकरु मीनर त्याच.
त्याला समजत ही नाही, बोलता ही येत नाही सांगेन तर काय सांगू? आमच तरी बोलता येत नाही, स्वाली कि करत नाहीवाली म्हण. हो ना, अ हं
शि आली की बरोबर संडा जाते.
हा, संडे होता ते पण बरोबर आहे. हाय की नाही, हा.
हम्म.
बरं आहे, तेवढ्या बरं आहे ना मग.
हा गाईगरी आलं की खाली असलं की डायरेक्ट माळीच्या पायरीचा रस्ता धर.
ते रस्त्यावर ते गाय काय गे आले म्हणते.
म्हणजे ओढ
हो ना. हम्म.
कसं
बरं समजते ना त्यांना काय आता म्हणजे किती वर्षात झालं तर एक दीड वर्षात झाला अस ना. हो ना.
हा. जानेवारी महिन्या
जानेवारी महिन्यात तिसरा बड्डे दुसरा हो.
हम्म.
गाय झुकत्यात नई रस्त्यातच बसते हे.
हा.
गाय म्हटलं सुचू देत नाही रस्त्यात बसते.
हा.
हा उखर अख उख अख करून टाकवते म. हव ते सगळं वाचितलं नसतं हम्म.
हम्म.
रोज ऊठ.
रोज ओके असतात, माही का वावरातले. हां..
हां..
रोज डोस, दोन टाइम देतो तवा.
तुमच्या,
तुमच्या ह जेव येत ते बरं राहाते, दोन्ही टाईम जातना मग.
हो ना.
होना. हम्म..
हा तुला गोष्ट.
हा तुर गोष्ट सांगायची राहिली बाबा, घरी जात जाऊ की मी हम्म... नाही मग ते तसं आहे ते आपण जात राहिलो कणी, तसं वाटते नाही ना मग ते, आपल्याला पैसे दिसतात ना मगं.
ह तेवस पाणी येते जाय की नाय. ते म्हणजे आपल्याला, कणी मग पैसे दिसतात ना ते. आपणून वावरात जात, कणी तर पैसे दिसते आपले.
हे लागत नाही त्या वेळेस आठ आठ जायला लागतं.
अ हां..
ओ,
हो जणी बी उघडे नाही. हा
च्या
हो पीपी.
होव
आम्ही जात
काय आणलं?
दहा दहा किलोच्या टोपल्या आणली दहा किलो ते दहा किलो पिपरी आपल्याला मैती आपण दहा कि ते विकत पाचशे रुपये टोपली.
मग त्याचं काम नाही. हम‌. हो ना हो. मरे वा.
सकाळी जे आठ वाजता बघ, तर संध्याकाळी सहालेच घरी येत जाऊ आम्ही.
ह. हं..
हा.
हो. म्हणजे मग असं काही नाही का हां..
तोड तोडसण तर तोळा डबल तो डा बसा
हो... होना..
हा मग कशी दे.
कशी
मग लगे कापसाले
हम्म. हो.
हात न चाल ते काप ले.
तसं असले. रोजच्या रोज.
मागरी माया तिकडे.
हम्म हम्म. हां हम्म. हो.
कर शेती होती. मग काय ज्याले त्याले मजूर म
हम्म.
तुमचा डेल
हो बाई. हो.
नाही की.
हम्म. ओ लावाय कुणाला लागते?
हा.
हा.
अ ढाळत नाही तर काण किटकुल इतक मागरिक किटकुल हुतात. ती शेंग घितली, शेंग घितली कि राहिल्या त्या.
हा ना.
गे लाईट लाव चालू नाही का, लाईट चालते येतात तेच ते. नाही मी बंदच करतो, पण हे पोट्टे जोप याच्यानं झोपाले.
हा.
हम्म म्हणून चाललोय तो.
हा का?
हाव काय? हम्म. आता जो त्यांच्या समोर जाऊन आवाज देतो ना, काय करूला बायको त्याले आता. म्हणजे मग ते लाईटी बंद होते आणि तिकडे दरवाजाही बंद होते आमचा.
हा नाहीेतर काय का.
हम्म नाही तर मग बाबा माझं हे किटकुलं विचारूच नको हे, याच काही खरा नाही आगीत फुलं ह्याचे.
एकात
जमतातच ते सारे.
हा किटकुलाबी लगे, ते म्हैसाली असते
म सगळा निघतंय आन तिकीट कुणाचं हाय ते निर पोयतातच बिचारे.
हाव काय? ते
हो हो तेच तेच.
हाव.
ह सांगितलीस?
होऊन दे हिरवे ते पशूला काळे-काळे
काळे काळे. हो हो नक नक नक नक ते मंगवतात मोठेवर मोठेे होते त्याले वास येते जरा.
का काय बाई त्या म्हैसाळच हाईत त्या. म्हशी हाईत
जनता ते किती भन भन पयतात. नाही राह कितकुल पडर लाून मला काम पडलं ज पावडर छान लागते पावडरजे.
नाहीतर काय आता जात्यात जातात मंग त्या.
हम्म पावडर शिवाय पर्याय नाही आता.
म्हणत्या पासला
हो ना वो खताची गती एवढेच ते एवढ्या आहेत कि लासायत आता सध्याच्या कंडिशन ले त्यावारीत लाईट नाही राहत. तुम्ही वनदार करतो हा.
नाही तर काय आता.
हां. अंधार केला केला बरं टेनशन नाही राहत. त्यासाठी त्या शांती आज शेंगीचे पतरे नेऊन टाकले मग पहिले ते त्या शेंगीच्या पत्र्यात घुसतात ते.
काय म्हटलं?
शेंगीच्या म्हटलं फतरीत ही घुसतात.
हाव
शेंगीच्या पत्रेत जास्तात ते.
नाही त काय त.
हम्म हम्म. नाहीय देरा नाही येतश नाहीरा ह्
हाव गाय.
हो् त्या दिसत नाहीता एवढं हर्ष ही झोपत नाही का रे? आ? मंग लाईट चालू राहते ना. ह त का म्हे हम्म हम्म बरा जाऊ घरा त्याचो मंग ये तो आम्ही दोघं जणं.
हाव काय हम्म.
तुला मग रोज एव म्हणजे एवढाच टाइम परत ते.
ते ही करते. मला अकरा वाजताच ना रोजच हा डेलीच कामं हे अकरा वाजतातच मले. करता का तर मला लवकर धंदा येत नाही होत नाही मला. मी मंग कधी कधी कधी जेवण के जेवण करतो आन ते सगळं तसंच रोजची पडला अंग टाकतो. मग होईन बाकीचा.
नाही ते काय आता पहिले अंग टाक ना आता आपलं सेहत चांगली होती म कामा
हां.
येते काय कांजी ग तसं ही एक धंदा कर लागतेस .
हम नाही मी पण हो मंग मी पहिलेकडे अंग टाकतो मंग झोपतो बा म्हणजे ब अ ज. कधी कि डोळे लागून माहि तधा तसच पडला
नाहीतर काय आता.
मग उठा अजून आपलं काम करा, मग मग अजून मंग. तु आणि मी भांडी कुंडे झाल्यावर, हम्..
स्नेहाच्या घरचा.
हम्म.
हा.
हांव ठेव बाई मंग कर, मंग आराम केला की. हो हो, उद्या लावीन ना आता अजून, तुला कॉल मी उद्या लावेन. हो मी लावीन ना.
हा, लावजो हा.
अहो नाही रोजच्या कॉलमध्ये हे, आपले पाच पाच कॉल झाले की त्यात एक एक दोन जण लावले. चालतात ना आपल्याले. हा कधी एक एक, दोन दोन कॉल चालतात. बर ठीक आहे मग उद्या लावेन तुला ठेव. हो. कर मग तु पण आराम आता, हो हो..
हां..